हॅलो
हा आपण आपल्या, हो ताई येतोय आवाज.
हम्म बोला.
हा मी माझ्या आवडीबद्दल, किंवा तुम्ही तुमच्या आवडींबद्दल बोलूया आपण.
हो हो चालेल चालेल.
तुम्हाला कसे कशामध्ये आवड आहे नक्की.
अ मला शिवण क्लास ची आवड आहे मी ते काम करते. हम्म हो मला शिवण क्लासची आवड आहे. त्यामध्ये त्या त्या मधून आरी वर्क वगैरे आलेल आहे. परत त्यात रेडीमेड रांगोळी नही का.
हो हो
त्या पण खूप आवडत. त्याण नवीन नवीन करायला आवडत. किंवा कापडी फुल वगैरे, म्हणजे तशा बऱ्याच गोष्टी
मग तुम्ही ते कापडी फुल वगैरे बनवून विकतात.
हो हो सेल पण करतो ते पण. मी करते. माझी सासूबाई करतात. त्या पण खूप छान छान बनवतात.
हो अरे व्वा
पेक्षा जास्त त्या बनवतात अजून त्यांच्याकडनच ऍक्चुली शिकले.
खूप चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही त्यासाठी काही मार्केटिंग वगैरे कसं करतात मग?
अ मार्केटिंग का म्हणजे मी तर आता काय अजून केले नाही कारण कस्टमर जस जस त्यांना माहिती होत ना तस तस त्या कस्टमर आपोआप घरी येतं. त्याच्यामुळे काय आम्हाला मार्केटिंग करायची गरज पडली नाही इथून मागे बरका पण बघूआत ता चालेल करण्यासारख करू बुवा असं पुढे
चांगली आवड आहे तुम
हा हे लग्नात वगैरे शोच्या वस्तू वगैरे बनव तेचना माझ्या सासूबाई वगैरे करतात मग त्यांच्या बरोबर मी पण करते. करतो आम्ही दोघे मिळून थोडं थोड
अरेवा छान ये
खूप आवड हे माझ्यापेक्षा जास्त त्या अजून आवडत त्यांना जास्त चा आवडये हो.
चांगली गोष्ट
मस्त करतात तुम्हाला
मला तसं वाचायला पण आवडतं. शिकायला आवडतं नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात.
हमम.
टीचिंग अ टीचिंग फिल्ड मधे जास्त आवड आहे माझी त्यात हो.
तुम्ही ट्युशन वगैरे घेतात का मुलांच्या?
हो ट्युशन वगैरे घेते मी अब्याकसचा पण ट्रेनिंग घेतलंय.
अरे वा तुमचं मग त्याचे पण चालू अ असेल ना तुमचे बॅचेस
हो मी ते पण घेते हो घेते ना मी हो मी म्हणजे ते एक आवड म्हणून घेते मला फार आवडते ह्या गोष्टी आणि कसे लहान मुलांमध्ये आप पण राहिलो ना की खूप म्हणजे ते वातावरणच वेगळच कस वेळ जातो खरंच कळत नाही आणि म्हणजे हम किती पण थकलेलो जरी असलो ना तरी अस माइंड एकदम फ्रेश होऊन जात.
लहान मुलांमध्ये खराच ये.
ठीक
खरच ये. तसच ये माझ पण मला पण गोष्टी आवडतात आपल्या आवरल का एकदा आपण आपल्या कामाला लागल तर त्याच्यामध्ये काय चालूये बाहेरच तसे काहीच संबंधर येतच नाही.
करायला मिळाली
हा हा मग त्याच्यात पूर्ण माणूस रमून जातात समाधान मस्त वाटत. तसच मग आमचं पण आहे मी माझ्या
हमम हम हम.
बोला ना.
आं. प्रत्येक माणुस कसा वेगळा असतो. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. स्वभाव वेगळे असतात. त्यानुसार त्यांच्या आवडीनिवडीही वेगळ्या असतात. म्हणजे मी मागे तर एकदा राख्या पण बनवल्या होत्या घरी. असच सहज. हो.
पण आम्ही पण तसच करतो. अ- शक्यतो- घरीच. होममेडच राखी. तयार करायची. हो. आता तर याचा सीझन आला. हो ना? हं. छान हॉबी ए.
बँगल्स बनवायचे. खूप आवडाय-
हा. हा. हा. हा. आरे वा!
हा. करायचे मी. माझ्यासाठी खूप-
माझी पण एक फ्रेंड आहे. नवरात्रीमध्ये नाही का त्या अशा- अ. मुली गेटअप करतात.
हो.
त्या राजस्थानी वे -करतात नाही का?
हो. हो. हो.
गुजराती, राजस्थानी असा पूर्ण गेेटअप. तसा- तशी माझी एक मैत्रीण होती. ती पण खूप छान छान बांगड्या बनवायची बर का या थ्रेडच्या.
हो ना?
ते कवडी वगैरे लावून असं वेगवेगळे दा अ -ज्वेलरी करायची.
खूप वेगवेगळे त्याचे असे छान छोटे छोटे- पार्टस मिळतात ना असे काचेचे असतील किंवा वेग वेगळ्या प्रकार - -चे मणी वगैरे असं मिळून, खूप छान करता येतं म्हणजे? त्याच्यात तर जेवढं कराल तेवढं कमीचे म्हणजे, इतकं सुंदरे.
आणि मो अशी जाड बांगडी असते ना? ते अजून दिसायला- खूप छान दिसते पण, घातल्यावर सिंगल.
वरती? त्या जाड बांगडीवर छान, हो. डिझाईन खूप छान करता येतात मग.
हम्म.
म मी नाही. माझी मैत्रिण बनवायची ना? तिचे ती टाकायची ना मला- फोटोज वगैरे, ते खूप छान दिसायचे. हं.
मी माझ्या स्वतःसाठी तर इतक्या बनवून ठेवलेल्या आहेत. कि, हा. एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या. हो. आणि-
ह.
आणि सगळ्या डिझाईन्स वेगवेगळ्या केलेल्यायेत. सगळ्या कलर्सच्या करून ठेवल्याएत.
अरे वा! छानएत. ते मिळते ना? सर्व मटेरियल मिळते. रॉ मटेरियल सगळं मिळतं बाजारात.
असं बाहेर जर विकत घ्यायला गेलं तर त्या बँगल्स खूप महाग देतात, हो खूप महाग देतात.
मी काढली होती ना त्यांची प्राईज, दोनशेच्या पुढेच प्राईजे. त्यांची दोनशे, अडीचशे, अशी प्राईजे.
तसं पायलागेलं त, त्याला एवढा खर्च
खर्च कमीये, कारण माझ्या मै त्रिणीवरनच मला अंदाज आला होता, मी तिच्याकडे तपास केला होता ना, त मग ती सांगात होती, अग म्हणे खरंच खर्च कमीये, आणि इन्कम चांगलाय, त्याच्यात.
खूप इन्कमे, प्रचंड म्हणजे, म्हणजे दहा वीस रुपयेचा खर्च होत असेल ना, तिथे शंभर, दीडशे रुपये प्रॉफिट होईल एवढं.
हा, हा, हा, मला पण बोलली होती तू शिकून घे. म्हणे, म्हटलं हा म मला तेवढा वेळ नाही भेटत म्हटलं शिकायला. करायला, नाही तर आवड आहे.
तुम्ही घरच्या घरी साध्य युट्यूबचे जरी व्हिडीओ बघितले ना, तरी तुम्ही शिकून जाल ते.
हा आता सध्या कसंये, युट्यूब इंस्टाग्राम याच्यावर नाही का, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.
हो.
अस.
म्हजे कसं, आपल्याला आता घरी पण काम असतं, बाहेरही असतात तर आपल्याला क्लासेस वगैरे करण शक्य क नाही होत, या सगळ्या गोष्टींसाठी, तर आपल्यासाठी चांगला प्लॅटफॉर्मे, यूट्यूब म्हणजे.
युट्युब, हम्म, म तुम्ही न डिझाईन वगैरे त्याच्यावर करत असे ना, आता म माझे सासूबाई ना, उलच्या वस्तू वगैरे बनवतात बर का? मी नाही बनवत उलांच्या वस्तू. त्या बनवतात ना, म त्या स्वेटर बनवतात. लहान मुलांचे, हात मोजे, सॉक्स नाही का राहत. छोटा सेट असतो बघा, तो पूर्ण सेट त्या कर तयार करतात.
हो ना, लहान मुलांचा तो पूर्ण सेट घेतला त, कितीपर्यंत जातो आणि.
ते देतात ना, सहाशे, सातशे किंवा हजारापर्यंत पण जातो, जस आ
हो ना, तुम्ही ते ताटावर आपण टाक
ते पण बनवतात, दरवाज्याच पण बनवतात, खूप वेगवेगळ्या वराय टिच्या बनवतात, त्या तर, त्याच्यात ते. त्यानी बघा, लोकरीचा गणपती बनवलेला, अजून अ हो, विठ्ठल रखुमाई बनवलेली, कृष्ण बनवलेला, आणि फ्लार पॉट वगैरे वेगवेगळ्या डिझाईनचे आपले दरवाज्याचे तोरण असतात ना.
हा-हा-हा-हा.
खूप त्यांना त्या लोकर वर्कमध्ये खूप आवडे, हो त्यात खूप प्रकारच बनवतात. फ्रूट्स बनवतात. छोटे छोट्या बॅग्स बनवतात. किचन असतात. खूप.
अरे.. ! खूपच छान, आवड आहे त्यांना
हो, त्यांना मी कंटाळा करते, त्याच्यामध्ये कारण ते बारीक विनकाम आहे ना. त्याच्यामुळे डोळ्यांना जास्त त्रास होतो वितांना.
कळुन शिक शिकण्यासारखंय खूप काही तुम्ही शिकून घ्या पण तुम्ही शिकून घ्या पण.
खरंय तुमचं म्हणणं बरोबर आहे ते बारीक काम आहे ना त्याच्यामुळे आता आहेत खर खूप आणि त्या इतक्या ट्रेन झालेल्या आहेत ना कि हो खूप खूप म्हणजे त्या जर अशा समोर आपल्यासोबत गप्पा मारायला जरी बसलेल्या असल्याना समोर आपल्याशी बोलतील पण खाली न बघता त्यांच होईल. काम चाललय हो इतकं परफेक्ट
खूपच- खूपच प्रॅक्टिस झाली असेल त्यांची म्हणून तेवढं
खूप डायरेक्ट न ब टी वी समोर जरी बसलेल्या असा वरती टी वी बघता खाली अजिबात चुकत नाही आज हो मी जे मी पण चकीत होत ये किती परफेक्ट करतात असं.
नाही कोणती ही गोष्ट म्हंटलं एवढं परफेक्ट त्याच्यासाठी प्रॅक्टिसच चये.
त्याच्यासाठी कंटिन्यू मेहनत येना त्यांची कंटिन्यू ते त्याच्यात तच असतात ना आपल्या कस आपण वेळ मिळू त्या हिशोबाने बसू सगळं आवरून झाल्यानंतर आपल्या वेळेनुसार आपण बसणार तस त्यांना कस पूर्ण वेळ त्यांचा त्यालाच आहे. हा हा कंटिन्यू ते त्याच्यामध्ये चस सकाळी ते कस त्यांच आवरून झालं स्वतःच की कंटिन्यू पूर्ण वेळ त्याला त्या -त्याच कामात देतात ना. मग हम्म.
पण त्या निमित्ताने त्यांचा वेळ पण जातो. आणि मेन म्हणजे ना रिकाम्या गोष्टींकडे अजिबात वेळ जात नाही आपला आणि आपण इकडे वेळ पूर्ण कामाला लावतो.
हा पूर्ण वेळ त्यांचा त्याच्यामध्ये जात त त्याच्यामुळे आपल्या आम्हाला कस्टमर शोधायची पण गरज पडत नाही अजिबात नाही.
आणि आता काय झालं माहिती आहे का जुन्या गोष्टीत ना ह्या पुन्हा येत आहेत बाजारात हो खूप म्हणजे
खुप ट्रेडिंगला आहे सद
खूपच आता कस साड्यांमध्ये खनाची साडी
पहिले कुठे हो पूर्वी होती हा मध्यंतरी हा मध्येंतरे ते मी मागे पडलं होतं खणाचं खणाचे ब्लाऊज वगैरे म्हाताऱ्या बाया वाप यायच्या पो बरोबर ये की नाई आता हो. आत जुने तेच होतं पहिले फक्त वयस्कर जे म्हत्याऱ्या जुन्या बाया होत्या त्या खणाचे ब्लाऊज वापरायचे चोळी म्हणतो आपण त्याला.
हो हो हो.
ज्या आता कसं आता ती ट्रेंडिंगला आलेली ती खणाच ब्लाऊज.
फॅशन म्हणून शिवतातं आता आणि वेगवेगळे डिझाईन आणि छान छान कलर मध्ये मिळायला लागले त्याच्यामुळे ले डीच चा कल अजून वाढलाय तिकडे.
तेच ना.
आस. चालेलं झालंय आपला वेळ.
छान वाटलं खरं
हो. ह चालेल चालेल परत करू कॉल.
हो हो नक.
चालेल हम्.